ह
दहा मिनटं आलीजर
काय ग
दहा मिनटं का बर आलं
द
साईज सांग पैला अजून ते कट करत नाही का तुमच्याकडून काढतो
केळा होता ना
खबर आल
तिथंच दाखवते मला तुम्हाला कॉल केला तरी
अग मग ते मला कॉल केला तरी तस दाखवते
हम्म
नाही तस नि आलं
ते द
टाक असं जरा घट्ट राहतयं आमचं
म्हटले की तसच रा
ते तस आलंय पण आले आलेचे कानपट रंग थांब पाहिल का काय करू राहिला
झा का का इथ नाही जे झाले ते खाली ठेवून जे नाही झाले ते वरती काढते ये दत
हम हा
दत्तर दत्त म्हणजे झाडीच्या पाली टाकून द्यायचे राहता ना
आता एककड भरलाय मी पण म्हणत फक्त ओटी पी राहिल त्याचच
ह मला तेच ओटीपी साठीच फोन आला होता तिचा आता त्या बाईचा तोच फोन आला होता
हम्म
ओ टी पी च ओ टी पी च गं तीन म्हटलं मिटिंग ला मग मी येते ओ टी पी तुमच्या सगळ्यांची काय करणार
आता किती कॉल झाली तुमची
माझे
हा
त्याच्यावाले सात झाले सातजणी तशी त्याचे. अजून बाकी बाकीचे.
अजुन बाकीचे बाकीच. तुझे जागच नका दोन. पंधरा झालेसते तुझे पंधरा झालेसते ना आता.
हा पंधरा झाले माझे. चार गेले त्याच्यातले अं.
पाऊस गेलेच.
चार.
पाच एवढंकस काय गेले.
उ तर नाहील नाही येत कोॉणची विच.
मग पहिले फोन करायचा ना ग. डायरेक्ट लावायचेच नाही पहिले फोन करूनच मगच लावायचे.
आ ना आतावला पाज.
हम्म. तिच म्हटलं पहिले फोन करून मला सांग तशी लावाचीच नाही. तस फोन करून लावलं ना मग काही टेन्शन भ.
हम तुमचे चार गेले होते ना.
माझे हा चार की पाच जाईल माझे पण.
म्हणूनच ते पैसे का.
हम्म. तेच चालं ना. जे हाय ते कराव लागत. जे राले तेच करावं लागतील. सतत स्वयंपाक चालू झाला. तुमचा स्यपाक चालू झाला आपलं आण बसलं ते. हम्. हम्म. दो बेड बेड.
पोर दिले बसवून आता हानुम्हण चालस वाचायला.
कोण.
होर.
दोनी का.
ती नाही त त्याचं तोंड पाळल त्याला मारीलच त्याला डुबलं हेल करल. तिर कभी नाही वाचला. सले. चिळीगादल तला. तो वाचतोय तर त्याला वाचू देत नाय. कामाधामाच तोच मार खातो.
दप्तरांवर नावं टाकून ठेवाला. तेच तर चालू आहे. आता सरस्वती झालं संतोषी माता झालं. अं त्याच्यानंतर रेणुका माता झालं तीन. तीन झाले कंप्लीट. तीन झाले कमप्लीट एकच स्वाती ताई कड आहे. नाही ग बघ इथे आजून बाकी आहे. ते कुठं पुरं झालं. त्या बायचे महिलांचेच नाव आहे.
काम लागले का काय काय माहिती निशबाई म्हणजी मेहंदिची ऑर्डर घेत तर मग ते होई हॅलो हॅलो हॅलो